हॅलो हॅलो
हॅलो आवाज यतोय
काय येत बोला
काय करायला आहे
अ काय नाही बसले ब
हम्म जेवण झालं की नाही
हा नाहीच तुमचं
नाही पाऊस चालू झाला का नाही
हो झालाय मग आला तुमच्याकडून
हम्म आमच्याकडे पण आजपासूनच पडायला आहेचला झाला
बरोबर
मग झाडं वगैरे लावलीत का नाहीत
झाड लावल्यात की थोडीफार
कोणती कोणती लावले
झाड वा वगरेच दासवंदीच चवले तुम्ही कुठले लावलाय का
आम्ही पण मोगऱ्याची दोन लावलेत वेगवेगळ्या जातीतली
हम्
एक जुईच एक डबल मोगऱ्याच आहे
हम्म
अम् गुलाबाच आहे. चिनी गुलाबाच आहे.
बर
हम्म आणि आणि गोकर्णाच पण एक लाव गोकर्णाचे चार लावल्यात वेगवेगळ्या जातीची
बरं
गोकर्णाची फुलं काय आपल्याला फक्त काही ठिकाणी बघितलं तर ती फक्त तर एक निळ्या जांभळ्या कलरचे दिसतात.
बरं
आमच्यात कोण आमच्यात निळा, पांढरा, गुलाबी, जांभळा रंगाचा गोकर्ण लावला. ते जे हम्म ते गोकर्णाची जी फुल आहेत क नी त्याचा आपण हर्बल सीम म्हणून पण वापर करू शकतो.
नाही
ते स्किन केअर साठी पण चांगलं असतय.
हा हा हा
हॅलो,
हा बोला.
हा आवाज येतोय का?
हो येतोय बोला.
ते जरा रेंज प्रॉब्लेम आहे आवाज येई ना झालाय.
हा हा हा ते पावसामुळे कमी असते आता.
हो पावसामुळेच जरा रेंज कमी होत ना,
हो हो
बाकी आणि काय काय?
मग आणि तुम्हाला, आणि कोणती झाड आवडतात तुम्हाला लावाय साठी अशी
सोनचाफा एक आहे ते पण मस्त आहे. कुंदा, कुंदाची पण फुलं छान असतात ना?
ह ते लावलंय काय तुम्ही झाड.
हा काय बोलला?
लावलाय काय ती झाडे म्हणलं,
नाही आणायचे आहेत. जरा विचार करतोय कुठे मिळतील चांगली झाडं.
हम्म हम् नर्सरीमध्ये चौकशी करावी भेटतील
होय आमच्या इथं जवळपास कुठे नर्सरी नाही कोल्हापूरला वगैरे जाऊन विचारायला पाहिजे.
ह हो हो.
हम्म ते कुंदाची वगैरे झाडं
भरपूर जागा हाय वाटतं तुमच्यात.
आहे की पुढे पण जागा आहेत घराच्या मागे जागा आहे थोडी
बरर.
हम्म मागे ते मनी प्लांट वगैरे आम्ही लावलेला आहे.
ह हा हा,
हम्म,
कोनी.
बाकी आणि.
ते गोकर्नची जी फुलं आहेत कनी हॅलो.
हॅलो,
काय बोलत होता काय?
आणि काय पावसाळाविषय झाडे म्हणलं.
पावसाविषयी काय आता तेच कडीपत्ता वगैरे आहे दारात.
व्हय,
ते तुम्हाला भाताचं पान वगैरे माहितीय का?
भाताच कसलं पान असतय.
ते एक रोप आहे त्याला भाताचं पान असं त्याला आणि काय तर नाव असेल पण आमच्या भागात त्याला भाताचं पान असं म्हणतात. म्हणजे आपण साधा जरी रेशन ला आपल्याला जे तांदूळ मिळतं ना
हम्म
हम्म त्या तांद त्या तांदळाच जरी आपण भात करताना ते पान वापरलं ना कि इंद्रायणी तांदळासारखा तो भात होतोय ते एक रोप आहे आमच्या म घरामध्ये
हम्म हम्म भारी झाड लावलं चांगल पावसाच
हो कढीपत्त्याची पण आहे दोन
हम्म हम्म मोगराच तेन हाय काय नाही गुलाबाचं
मोगऱ्याचे आहेत दोन आहेत एक डबल मोगरा आहे एक साध आहे
आ
गुलाबाचे पण एक दोन रोप आहेत एक गुलाबी आहे एक पांढऱ्या कलरचा आहे
बर
हम्म चिनी गुलाब आहेत ते.. ते असंच इथं घ घराच्या समोर वगैरे आहे त्यांच्यातन आणलय
ढापून आणतासा वाटत ढापून आणलायसा का काय
नाई नाही ते झाड उन्हाळ्यात कसं त्यांच्या इकड झाडं कट तर त्यावेळी ते देतात लावणार आहे का फांदी वगैरे म्हणून
हा हा हा
हम्म मग त्या वेळी आणलेल्या आहेत
हम्म भारी आहे की
हम्म तुमच्यात गोकर्णाची झाडे लावल्यात काय नाही तुम्ही
नाही मला गोकर्णच कसलं झाड असतय माहित नाही अजून
गोकर्णाची वे फुलं असतात वेल चढतं त्याचं
अ ह
हा मग निळ्या रंगाचा असतो पांढऱ्या रंगाचा असतो जांभळ्या रंगाचा गुलाबी रंगाचा पण असतो असे डबल पकळ्यांचा पण असतो
हा हा हा
तर ते जे निळ्या रंगाचे जे गोकर्णाच फुल असतय ना ते सर्वसामान्य आणि लोकप्रिय असतात त्या फुला औषधी गुणधर्म असतात त्या फुलामध्ये गोकर्णाच्या निळ्या कलरच्या फुलामध्ये
फसलं औषध जास्त आहे गंधर्मग
ते केसवाढी साठी चांगलं असते स्किन केअर साठी चांगलं असत काही जण चहा पण करून पित त्याण फ उक त्याच जे पाणी आहे त्यात थोडा लिंबू पिळून पिलं तरी चाल त्याला हर्बल टी म्हण
हो
ह आणि जी पांढरी पांढऱ्या रंगाच जे गोकर्णाच फुल असत ते स्वच्छ पांढरे फुल अस्या प्रकारच असतं ते सौंदर्य वाढवण्यासाठी उत्तम असते फुल
बर कसा वापर करायचा त्याचा
त्याचे असे बरेच वापर आहेत
हम्म सौंदर्य सा कसा वापर करायचा त्या
सौंदर्य वाढवण्यासाठी तेच नाही आपण त्याला उकळून घेऊन त्याचं पाणी वगैरे काढून ते असं चेहऱ्याला वगैरे लावलं तरी चालतय नाहीतर तुम्ही पिऊ पण शकताय ते. त्यात थोडा लिंबूचा रस घालायचा आणि प्यायचं ते. आणि जे जांभळ्या रंगाची गोकर्णाची फुलं असतात ना ते दिसायला आकर्षक वगैरे असतात पण ती जास्त कुठ पा खयला भेटत नाही ते असे दुर्मिळ असतात कमी प्रमाणात उपलब्ध असतात ते.
ह मग ते तुम्ही लावलायशा तुमच्या घरात.
होय दारासमोर लावले आमच्या.
हम हम ह
बाकी आणि काय काय चाललंय.
ह काय नाही मेंदी काढत बसलोय बघ आता.
काय म्हणला
होय मेहंदी जरा काढत बसली ग.
हा हा. हां हां.
बोला कि मग हॅलो
हॅलो
हो ना.
आवाज येतोय का?
हा येते की बोला.
तेच म्हंटलं आणि काय काय चाललंय बघूया.
हम हम हम.
बाकी तुम्हाला कोणती कोणती्या झाडं आवडतात अशी लावण्यासाठी.
मला बघा मोगऱ्याचं गुलाबाचं
हम्
आणि चाफ्याच सोनचाफ्याचं झाड आवडते मला.
सोन चाफा साधा चाफा
हम्
बाकी आणि कोणती?
हम्
फळ झााडांपैकी कोणती झाडं आहेत तुमच्या इथे?
फळझडांचं कुठलं झाड नाही व आमच्यात.
हम्म.
तुमच्यात आहेत काय?
आमच्यात आहे पेरूचं.
हा आमच्यात पण आहे पेरूचं. दारातच आहे विसरलो बघ.
तुमच्या घरातली झाडं तुम्ही विसरायला लागले.
हा. जरा लवकर लक्षात आलं नाही हो.
हा हा हां.
हो.
चालते करते नंतर
हा चालते चालते.
हा हा.
ह.